नमस्कार कसे आहेस तुम्ही मी मी बरे तुम्ही क हो हो झालं माझं जीवन तुमचं झालं
हो हो जाते एक वाजला नाता काय म्हणते काय कसं वातावरण आहे तुमच तिकडे
पण दोन दिवसापासून थोडासा पाऊस होते पण जास्त काय म थोडं थोडं होते
अजून पावसाळा सुरुच नाही झालाय
न नाहीथ नाही होत लवकर नाही होत तिथं पावसाळा्या सुरू थोड्या वेळने जसं जुलायला या अगस्टला हाशा महिन्यात सुरू होन जायथं
हा म्हणजे बराच वेळ आहे मग आणखी
हो, मंग जेव्हा जा आता गरमी झाली ना? खूप उन्हाळ्याला पडलं मंग ते एक दिवशी जर अं पाऊस येतोच येतो. पण जास्त नाहीयेत, दोन तास आला, एक तास खाल्ल बास
बास मंग पिण्याचं पाणी वगैरे तुमच्या तिकडे
हे तर पाण्याचं काय ते, ते नाहीये, काही तर काळ येतो या पाणीची कमी आहे हे तर काहीच नाही, तसला काही प्रॉब्लेम नाहीये हिथं सगळ्यांकडं ना बोरिंग सगळं, हर एक प्रत्येक घराला ना बोअरिंग आहे. आणि बोरिंगचे पाणी हं, ओ खूप पाणी आहे त - पण पावसाळा होत नाही, पण खूप पाणी आहे. कारण की आमच ना? हो हो हो कारण की आमचा, अं अ आमच्या शेजार सगळं ते हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे. ते हे सग - हो
तुम्ही विदर्भातच का राहायला? विदर्भामध्ये राहायला का?
वि अं नाही नाही
हां हां हा
अ आमची आमची इथे ना कमी नाहीये पाण्याची ना बिलकुलच कमी नाही आहे, पण पाऊस नाही होत इथं.
हम् बाय बा, आमच्या इकडे तेच चालू आहे, इकड पाऊस नाहीच आहे आता, मराठवाड्यात पडतय पण बाहेर नाहीये पाऊस आणि उन ता इतकं आहे की इतकी गर्मी आहे, आता जूनच्या सात तारखे पासनच पाऊस चालू व्हायला पाहिजे होता.
का, हे हे वर्ष होणार, अं अं झालं नाही ना सात तारखेला पाऊस.
हो ना नाही झाला या वर्षी, आता या वर्षी. गेल्या वर्षी मे मध्येच चालू झालेला.
हो
पाऊस नाही आला की, सगळेच प्रॉब्लेम तयार व्हायला चालू होतात
सगळ्यात मोठी तर हीच गोष्ट असती ना की अ ते- त्या एक तर पाण्याच खूप त्याथ ते असतं त्रास असतो पाण्याचा. ते पाऊस झाला नाय डॅम वरती पा- ते -पाणी होत नाही जमा.
जमा होत नाही. डॅम मधे नाही होत. नदीला पाणी नाही येत. त्याच्यामुळे पीक नाही येणार. ह शेतकरी लोकांचा तर पावसावरच डिपेंड आहे ना? हम्म-
त्याला खूपच जाच जास्तच त्रास तर पावसाचा शेतकऱ्यालाच असतो. त्याला पाणी भेटत नाही. मग- त्यांचा एक एक कर्ज घेऊन ते सगळं शेती करतात
शेती करतात त्याच्यात पुन्हा पाऊस पडत नाही आणि पुन्हा ते पुन्हा आला नाही पाऊस पुन आला एकदमच येतो
एकदमच मग एवढं येईल की ते जे त्यांनी लावलं असं ना पिकं लावले धान लावले अस
ह नष्ट होत आलं की खूप मोठा येथून तोपर्यंत धान आलेलं
हो हे ख ते मोठ प्रॉब्लेम आहे
हे सगळं कशामुळे होते झाड कमी झालेत
झाडं कमी झालं ते तर हयच आता लोक हे विचारणा करत की आपल्याला झाडा किती किती महत्त्वाची झाडं आहेत ते आपले मॉल मॉल बनवाय साठीिडिंगी मोठी मोठी बिल्डिंग बनवासाठी ते झाड कप आप झा आ की झा काप हे नाही ते विचार करत की आपण एक झाड कापतो कशामुळे
हो ना आणि एक झाड कापतोय म्हणजे शंभर माणसांचा ऑक्सिजन कमी करते ह ह पण कळत नाही लोकांनी आपण आता थोडे थोडे झाड लावले पाहिजे
हो मी पण लावते मी पण तेच करते मला खूप आवड आहे झाडांची ते लहान लहान मला खूप आवड तुळशीची खूप आवड आहे कढीपत्त्याची खूप आवड आहे. मी त्यां खूप त्यांना जपते त सकाळ पाणी देणार मी संध्याकाळचं पाणी देणार मग त्याला खात देणार मी मी खूप जपते झाडांला
ते जपाच पुन्हा तुम्ही सध्या ते आंब्याचं आंब्याचा सिझन आहे आंबे खाल्ले त्याच्या त्या कोई असा
हो माझ्याकडून एवढी हो हा हे पण चांगला आयडिया आहे मला हे आठवलं नव्हते कधी
हा हा ट्रीपला गेलं समजा तर तिकडे जंगलामध्ये टाकून दयाच अस मोळ्या जागेवर लावली लोक तोडतील पण जंगलामध्ये कोणी टाकणार नाही हा तिकडे टाकून द्यायचे आणि तिथं मग झाडं येतील ते आपले शंभर टाकले तर त्याच्यामध्ये एखाद
हो एकदा तर एक येथे तेराचे
हा मग ते आलं तर मग हो नाही म नव्हते माहिती मी आता काल परवा एक यील पाहिली खूप खूप आवडली मला रिल आणि हा कारण आपण खातोच आपण जांभळे खातो आंबे खातो मग त्याच्या कोई वाळवून ठेवायच्या आणि सहज फिरायला गेल की आपण आता गाडीने जातो तोच आणि लावायची गरज नाही काही नाही आशेच जंगलात फेकून द्या तुम्ही सगळीकडे पसरून
हे चांगली गोष्ट आहे मी पण मी पण सगळ्यांना सांगणार आहे
हो ना आणि ती गोष्ट खूप आवड आवडली मला
हे एक लहान गोष्ट आहे छोटीशी गोष्ट आहे पण ह्याच महत्त्व खूप मोठे आहे.
छान वाटत हे ऐकूनही मी ते व्हिडिओ पाहायला तर मला खूप आवडला व्हिडिओ मी चार पाच वेळेस पाहिला असेल ते व्हिडिओ तर सगळ्यांना सांगूया त्याने जेणेकरून तुम्ही लावले काय मी लावले काय एकापसून एकापर्यंत पोहोचलय
पोहोचल की हो हे खू छान आहे छान मी पण असंच करणार आता मी सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही पण असंच करा की तुम्ही तुम्ही सगळं जमा करा आपण काय करतो खाल्लं की सगळ डस्ट
हा आणि ते तसच कसऱ्यात जात ते जाळलं त्या वेस्टेज होत पूर्ण त्याच्यातून काहीतरी नवीन निर्माण होऊ शकतं ना
ज होईन ना मला तर कधी विचारच नाही आलं
हो ना नाही विचार म्हणजे आपण करतच ताून देत सव टक
टाकून कचरा टा हा डस्टबन म पण टाकून देतो कधी विचारच नाही आला की असं पण आपण करू शकतो.
आणि असंही आपण थोडंसं ठेवलंय आणि काहीच नाही करायचंय ज खड्डं नाही करायचाय त्याला कि माती काढायची असं खाली कसं जाऊ मी काहीच नाही. वक्त फेकून द्यायचे वरतून आणि जंगलामध्ये येतात ते डोंगर भागामध्ये थोडसं
हो पाऊस आला की त्याच्यावर मिट्टी माती येतच हा ती मातीत हा कोसळ कोसळून घेतो ना ते कोसळून जात.
आपण दहा टाकले एक आला तरी आपल्याला खूप आहे.
हो
उन्हाळ्यामध्ये समजा आंबे आले खाल्ले पुन टाकलं तर एक एक एक म्हटलं तर किती झाड होत त आपण आहेत तोपर्यंत आपण साठ वर्ष जगलो तर साठ झाड. मग असं आठवण राहील आपली अगर कोणाला नाही
हो बरोबर आहे पण मी पता मी मी काय करते माहितीय का? मी ना जसा आपण बटाट चिरलो बटाट्याची सालं ना ते कांद्याची त्याची सालटे असतात मी काय करते त्याला पाणी आणि बालटी मध्ये ना ते टाकून आणि पाणी टाकून घेते मग ते ज्याचं खाद झालं ना तर त्याच पाणी मी त्याला हो ते मी झाडांना टाकते मग आपण चहा बनवतो चहा चहाची पत्ती पत्ती मग पत्तीला पण मी टाकून न मग ते पोत सगळ्या झाडांना टाकते, हे मी ने नेहमी करते मी मी हे ते सगळ हो ते म ते नाही फेकत मी डस्टबिन मध्ये आपण हे कधीच नाही मी विचार केला हो की आपण हे जर. कोय कुई असतात आपली. ते आणि जामूनणची असतात.
हो सीड्स कोणत्याही ठेवायचे आणि ते छान गोष्ट आहे हो आपल्याला जास्त मेहनत नाही आपण खातोय आणि आपल्याला आनंद पण होईल ते टाकल्यावर तुम्ही बघा ज्या टायमाला तुम्ही जाऊन टाक बघालना तुमला इतका आनंद होईल त्या गोष्टीचा. नाही खरं मला बघूनच आनंद झाला ती व्यक्ती व्यक्ती करत होती. ती मुंबईची काहीतरीच होती. आणि ते दोघंही नवरा बायको उतरते गाडीतून आणि ते दोन्ही दोन साईड ला दोघ जण फेकत होते. मग तिनं सांगितलं काय फेकतते आणि एक पोतं भरून आणलेलं तिने मी एवढे आंबे. खाल्लेत ना. आणि दरवर्षी करतात, ते मग अशेच प्रत्येकाने केले तर खूप झाड होतील ना आता बरेचसे लोक त्या जंगलातूनच आणून विकत असतील आंबे पन तें लावला कोन चालत नही. काढायला जातो बघ.
बरोबर आहे.
त्यामुळे समजा नाही पण काढली, तर पक्षी खातील प्राणी खातील.
हम्म जनावर पण आहे, माकड असतात हा.
ऑक्सिजन भेटण खूप छान आहे ते. ग्लोबल वॉर्मिंग होते, ह्याच्यापासूनच तर होतं की आपलं झाडं आपण काप तोय आणि गरमी वाढती, पाऊस येत नाही मग सगळं ते. ते रिसायकल हो जात, ते सायकल होत जात की हा गर्मी एवढी पडली तर मंग... अ. ते पाऊस पडण्या.
पाऊस नाही पडणार म्हणजे आपलं थोडस त्याच्यात वाटा असतो. समजा आपल्या आपण काहीतरी चांगलं करतोय. आपल्या जीवाला तरी आपल्या मनाला तरी समाधान वाटत. रिकामा ऑडिओ
हो खूप छान गोष्ट आहे तुम्ही
त्याच्यामुळे तुम्ही करा मी करते अजून कुठलं? सांगत असलात त सांगा.
मी सांगन म्हटलं तर प्रत्येक त्येला सांगणार. माझी हे ना डोक्यात राहिला मला खूप आवडली हीं गोष्ट
हा हा ह प्रत्येकाला सांगा तुम्ही पण करा. कारण हे चांगलंच आहे ना चांगलं असलेली गोष्ट कधी कोणाला सांगितलेली पण चांगली त्याच्यातून समजा नाही पण झाड एवडं झालं आपलं त्या व्यक्तीने लावलं तरी थोडस आपला वाटा राहील त्याच्यात. टमध्ये.
छानहाय छान.
थोडे थोडे केलेच पाहिजे
बरोबर. मी पण आता करणारच आहे तुम् तुम्हाला तुम्ही तुम्ही. पण ते ट्रिलवर मला वाटतय.
हो ना हो ना मला झाड आवडतात आवडतात पण वेळ नाही भेटत आणि बाहेर पण आमच जास्त जाण होत नाही. त्याच्यामुळे मग मी आजूबाजू एरियामध्ये जिथं असतील समजा. तिथे लावत असते जागा असेल तिथे. आता घरी पण नाही माझे झाड लावतायेत मी ह्याच्यामध्ये बाल्कनी वगैरे लावलेत, पण ती छोटी आहेत झाडे. हा.
पण मी मोठी, मोठी कुंडी घेतलेली. कडीपत्त्यासाठी, तुळशीसाठी हे माझे ना आवड ते व ते झाड आहेत. मग त्याच्यासाठी तर मी मोठी, मोठी कुंडी घेऊन ना माझी मोठी गॅलरी आहे. बाल्कनीत त्यात मी लावं ठेवलेलं आहे.
हा हा हा हा. अच्छाच्छ.
नाही मला लावायला. काहीच नाही ना तर मी आता आतापर्यंत मी आंबी लावली हो.
नसती खाली लावायला पण आपण जंगलात टाकू शकतो ले जंगलात. आता कोणी नाही म्हणणार आहे आपल्याला इथं कशाला लावलं काय लावलं चालेल करा मग तुम्ही पण सांगा सगळ्यांना. हो. चालतं मग ठीक आहे. धन्यवाद. हो. त त